हॅलो, हॅलो, हॅलो हा किर्ती मंगलेकर ना हा तेच कार्याचा फोन. केलतो
कशासाठी
कार्य अँप तुमच्या कडे आहे नका कधदीपासून वापरता तुम्ही ते
की आता एक दोन आठव झाला यूज करतो.
मग ते टास्क झालेत का नाही कमप्लीट तुमची तेच कोणता पेपर होत असत तुमचे. हा हा कोणत्या कॉलेजला आहे तुम्ही कुठ आपल्या संधी ना आकाशबाबा होठला का बर बर आता कोण एअर चला हाय.
फस्ट इयर चालू आहे आता. उद्या लास्ट पेपर आहे. त्या सपलं की
मगं तुमच सेमिस्टर वाईज असते का अन्युअल टाईप आहे? हा हा हा. आणि काय मगं? काय करताय तुम्ही मग साईड बाय साईड काय करताय का नाही साड बाय साईड काय नाही
नाही त्यामुळे काय रात घेतलाय त्यामुळे जरा फ्रेंडशिप होता फ्रेंड होता त्यांना दिलेला होता. त्यांना एक यूज कर म्हणला पैसेसाठी चांगला आहे एक बिजनेस म्हणून अँप चांगला आहे यूज करू शकत
ते तुमचा नंबर माझ्या ग्रुपवरून मिळाला?
हा हा.
त्यामुळे तुम्हाला कॉल केला
हा जेवण झालं बघा तुमचं,.
आमचं आता
काय करालायसा?
काय नाही त ते कार्यासाठी टास्क राहिल ते कम्प्लीट करालतो
एक तीस वर आहेत कमप्लीट करायच उद्या आता करणार उद्या,
या महिन्यात सगळ टास्क कंप्लीट करून घ्या पुढचा नवीन टास्क येणार आहे मगं‌ ते शेवट टास्क जर राहिल तर कंप्लीट करून घेतो हा
काय नाही मगं.
काय नाही आता काय कार्या बसले जरा बघलाग इकड तिकड चालते चालते की. बॅकच,
माझा आवाज कस आहे ते स्पीकरचा ऑप्शन नाही ना?
नाही ते जरा स्पीकर मोठा असल्यामुळे मोबाईलचा आवाज यायलाय,
असं बॅकग्राऊं आवाज कुठला यायलाय? म्हणजे माघ म्हणजे हँडलूम आहे का‌ काय?
गावा येते आम्ही आता कोल्हापूरमध्ये राहतोय तुम्ही कोठ राहताय? आहेत की कोल्हापुरात चालते बिजनेस इचलकरंजी
अच्छा! चालते चालले वाटतं आप टाइम आता चालतंय ठेवतो आता होते जाल